हॅलो.
हॅलो हां बोल की.
आवाजले.
हा याय लागलाय बोल.
हा चहते्यान झालं.
चहा आत्ताच करायला लागले चहा करत करत बोलते तुझ्याबरोबर.
हां हां तब्येत तेन बरी हाय.
आय हाय निवांत हाय घरातलं चालू आहे सध्या.
होय.
काही नाही दुसरं घरातलंच.
हा.
आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी.
होय वेळ किती वेळ लागतोय तरी स्वयपाक करायला.
आमच्यातता माणसं भरपूर आहे त्यामुळे वेळ लागतोय.
हां हां.
तुमचं छोटं कुटुंब आहे चालतंय.
होय आमचं काय अर्धा पाऊन तासात होत तय भराभरा आणि त्यात एकाला दोघी जण करतोय. त्यामुळे एक व काहीतरी काहीतरी केले की लगेच होत अर्ध्या तासात म्हणजे
हा आणि आता कसं पेशंट आहे सध्या त्यामुळे त्याला अस गरम गरम करायला लागतंय.
हा हा होय त्याची पण ते सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच करायला पाहिजे.
हो हो. आणि काय कोल्हापूरला कधी जाणं येन तुझं आहे. कोल्हापूरला तुझं कधी जाणं येन.
कोल्हापूरला आता सध्या तरी काही नाही गेलो अ पण एक दोन महि दीड दोन महिन्यांपूर्वी गेल तो.
होय काय कुठे मग मंदिरात महालक्ष्मी मंदिरात जाऊन आलं
हा म्हणजे मंदिरमध्ये पण जाऊन आलो आणि जरा दुसरं ऑफिसचं पण काम होतं. म्हणताना मग तिथं ते. पण करून आलं रंगकाळा पण जरा बघून आलं तिथंच.
हो काय.
हा.
ह हा दर्शन झालं काय देवीचं व्यवस्थित गर्दी होती.
एवढं पण नाही आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आलं कारण जरा गर्दी होती त्यावेळी. ह
हो मंगळवारी शुक्रवारी गेले की गर्दी असते.
गर्दी असतेच होय आम्ही म्हणजे शुक्रवार होता वाटतो त्यावेळी.
हो नाही आणि महालक्ष्मीला कसं झालंय आता एवढं हे झालंय पस झाले की कधी पण जातो एनीटाईम गर्दी असतेच.
हो हो. तिथं कोल्हापूरमध्ये म्हटलं तरी आता बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी असं बरीच ठिकाण अस बघण्यासारखी असल्यामुळं गर्दी जास्तच व्हायला लागली कोल्हापूरमध्ये पण ते म्हणा परतत पन््हाळा म्हणा ते पन््हाळा घर कनरी मट हा हे कनेरी मठमध्येध्ये पण आता काहीतरी आण परत चेंजेस केल्याच वाटतं त्यामध्ये पण छान झालंत ते पण भरपूर जण चाललेत बघायला ते पण
हो काय आम्ही गेलो नाही भरपूर दिवस झाले जाऊन ज आम्ही जुन होत त्यावेळी गेलेलो. ते पण छान होतं जुनं असताना मग आता नवीन मग चांगलं केलं असतील अजून काही गेलो नाही आम्ही.
हा आम्ही पण आता जाऊन चार पाच वर्ष झाले मग आता आ आणि काही ति वर्ष दीड वर्षाच्या पाठीमागं केलं त असं म्हणाय लागलं.
होय.
हम्मम.
ए कोल्हापुरात थोड्या थोड्या अंतरावर आहे त्यामुळं गर्दी कायमी आस्त ते आणि माणसं ब बघल तिकडं जातातच बघायला हे करायला.
जा होय नवीन काहीतरी झाले की पहिला तिथं करज असते जास्त इथं ह्याला पण कागलला पण ते पाझरच तलाव कोणत तरी चालू केले माहिती ते
हा पाजर तलाव होय शंभूराज परवा गेलेला सुट्टीत उन्हाळ्याचे त्यावेळी गेलेला तो जाऊन आला
तिथे पण छान केला त असं बघण्यासारखं वाटतं मोठं कासव आहे त्याच्या तोंडातून काहीतरी पाण्याचा धबधबा असे त्यांनी केल्यात होय तिकड तर एवढी आता ह्या वर्षी जास्तीत जास्त कोल्हापूरच्या आसपासचे जी खिडे आहेत ना तिथलीच सगळी माणसं ते बघण्यासाठीच गेले हो तिकडडे
हा आता नवीन झालंय त्यामुळे लोकसणी हे एकदा बघितल्यावरच मग हे होत
हो आणि ते मिनी गोवा म्हणून म्हणजे जे गोवा टाईपमध्येध्ये जे आहे की नाही बीच वगैरे त्या पद्धतीने काहीतरी केल्यात वाटतं तिथं
तिथं कागल मध्येच काय होय ह जाऊन मग अ शंभूराज गेला होता तिथं नुसता तलावत बघून आला काही गेला नाही
हा हा हा हा हा
अकाल पाहिजून
हा हम
हा
आणि आहे तिकड कोल्हापूरकडं आपल्या आपल्या भागात इिकडे बघण्यासारखे आहेत भरपूर इकडे धुळबा रामलिंग आहे ते पण डोंगरा भागात तस मंदिर असल्यामुळं तिथं पण खूप लांब लांबचे येतात माणसं बघण्यासाठी
खीद्रापूरला गेलेलीस काय तू
हो गेल त की
खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर बघितलीस
हो हो बघितले ते पण छान आहे तिथे काहीतरी ते म्हणजे मंदिर अपूर्ण राहिले ना ते वरती हे ठेवले नाहीत
हा हा हा होय राहिलेय म्हण ते एक थोड्याच वेळासाठी ते काम राखून हे केल्यावर बांध
हा हा हा म्हणजे एका रात्रीत काहीतरी बनवायचं होतं ते आणि सूर्योदय व्हायच्या आधी ते सूर्योदय झाल्यानंतर म्हणजे व्हायचे हा ते राहिलेले राहिलेच ते पण किती छान बांधलेत ना मंदिर ते स्टोरी पण छान आहे त्याची ऐकण्यासारखी
होय काय आहे स्टोरी त्याची
म्हणजे ते कोणत्या तरी देवांमध्ये अस काहीतरी विवाद झाल्यानंतर रा अक्ष लोकांना अस चॅलेंज केलेली वाटत ते हे एका रात्रीत पूर्ण करायचं असं आणि हा मगथे असं देव पण कोण बांधले नाही ते राक्षस जे राक्षस लोक होते ना त्यांच्याकडून ते बांधून घेतलेले आहे
होय काय
हम्
हा हा हा
असं म्हणतात
हो बघायला पाहिजे मी बघितलं नाही अजून खिद्रापूर नांदी तर नंदी पण मोठा आहे ना
होय होय मोठा आहे नंदी पण आणि असं पूर्ण दगडामध्येच आहे मंदिर ते द तगडे असं बारीक बारीक डिझाईन मध्ये मूर्ती वगैरे असं सगळं भिंतीत छान कोरलेले
हां हां चालत चालत आणि कुठलं जवळपास आता कोल्हापूर ज्योतिबा
ज्योतिबा ते पण आहे खरं आता काहीतरी तिकडं म्हणजे रस्ते वगैरे करण्याचं काम चालू आहे त्यामुळे एवढं काही जास्त गर्दी नाही वाटत. म्हणजे यात्रेत हा यात्रा झाली ना परवा? त्यावेेळेला काहीतरी हा एक रस्ता काहीतरी तिथं खराब झालेला वाटत म त्यामुळे ते रस्ते ता वगैरे बांधकाम चालू असल्यामुळे एवढी काही जास्त गर्दी नाहीे असं म्हणायला लागल्या शेच्या बाजूला. इकड बाहुबली सैड ला ते जहाज मंदिर वगैरे आहे ते बघितलंय का?
हा जहाज मंदिर गेलेलो बघायला आम्ही.
हा हा हो हो छान आहे ते. आम्ही पण म्हणजे आम् जी दहावी अकरावी झाली ना त्यावेला आम्ही गेलेलो ते नुकतंच बांधलेलं. आता बऱ्याचपैकी आणि सुधारणा केल्या असतील त्यामध्ये.
होय आम्ही परवा दोन वर्षापूर्वी गलेलो. छान आहे आणि आज ते बघण्यासारख काहीतरी गु गु गुहा असं टाईप केलात. आणि आज तिकीट देऊन तिकीट देऊन काहीतरी बघायला असते ते. आम्ही गेलेलो त्यावेळी ते बंद होतं त्यामुळे आम्हाला काय बघायला मिळालं नाही.
हो काय.
हम्म
ते पण खरा टाईम आहे त्याला असं टाइम दुपारच्या वेळेला काहीतरी दोन तीन तास बंद असते वाटते एंट्री.
हा हा आम्ही संध्याकाळच्या वेळी गेलेलं बंद होतं बघायला अजून काहीतरी त्याच काम चालू होत आतल्यात म्हणून बंद केलेलं ते आम्हाला बघायला मिळालं नाही आही मंदिर तेवढं बघितलं परत ती बागेत जाऊन फिरून आलो बाग पण छान केल्यात त्यानी,
होय हा हा
हम् त्यावे मंदिर शेजारी,
हा तिथं समोरच बाहुबली वरती एक मंदिर आहे बघा डोंगरावरती बघितल्या?
अ बाहुबली नाही बघ लग तिथं
हा हा म्हणजे ते जहाज मंदिर आहे ना त्याच्या समोरच दवाखाना पण आहे. आणि जे बाहुबली जे डोंगर आहे ना ति त्याच्याच वरती अ महावीर महावीर भगवान य ना त्यां ची मूर्ती आहे मोठी वरती डोंगराघर आहे ते खूप उंच आहे अस.
हा हां
जायला नाही म्हण कुठ तरी अर्धा पाऊन तास लागतात आणि पूर्ण असं डोंगर असल्यामुळे तेच चढायचं होत नाही लवकर ल
हां हां हां होय का.
सगळ जैन मंदिर आहेत त्या बाजून.
हा हा आम्ही परवा गुजरातला गेलेलो त्यावेळी सोमेश्वर मंदिर एक बघितलं.
हा हा
सोमनाथ मंदिर ते पण एवढं छान मंदिर आहे ते. अगदी प्राचीन मंदिर आहे मग आणि भगवान शिवांची काहीतरी कृपा आहे म्हणे त्या मंदिरवर. आणि एवढी भयानक गर्दी असते आणि अगदी लांबून दर्शन देतात जवळ न जाऊ देत नाहीत तिथ पण मोठाच्या मोठा नदीय आणि अगदी लांबूनच दर्शन घ्यायचं खरं दर्शन ऐवढं ऐवढंत छान वाटतंय बघितल्यानंतर
हा हा हा.
होय छान हायत ते पण द्वारका द्वारका बघितली अ द्वारका बघितली होय होय गिरनार गिरनार पर्वत गेलेलो चढलेलो.
हा हा. ते समुद्रामध्ये पण कायतरी हे सापडलेत ना मंदिरचे
समुद्रात बेद तारका आहे ते पण अजून तेज कायतरी काम चालूय. त्यामुळ ते काय बघायला मिळाल नाइ कृ कृष्ण ष्णाच प्राचीन मंदिर तेन सगळं बघायला मिळालं.
हा हा हा ते मग मंदिर जस समुद्रामध्ये आहे ते असं म्हणजे म्हणाल तित ना वरती काढायचाय बघायचाय असं ते
हा हा ते पण काम चालू होत अजून त्यावेेळेला आम्ही गेलेलो त्यावेळेला
हा हा हा. पण कधी बघितल्यानंतर आसं किती वेगळं वाटलं असेल ना समज द्रामध्ये आस सगळं मंदिरचे भाग मूर्ती वैगरे होय होय म्हणजे इन्स्टाला वगरे ते रिल्स बघितल्या
कबुतरांना सगळे दाणे तेन देत्यात का हातात आसं कबुतर येऊन ते दाणे टिपून घेऊन जातात ते समुद्रात शेजारीच हाय.
हा हा हा.
असे पर्यटक तिथे येऊन थांबतात आणि हातावर दाणे घेऊन उभारतात. आणि ते मग येऊन कबुतर घेऊन जातात ते हातातले दाणे आपल्या एवढी कबूतर भरपूर कबूतर हायत तिथं
हा हा आपल्या भागात आहेत काय बघा तसा साध लांब उभारून चिमणीला वगरे कायतरी टाकलं तरी घाबरून पळून जातं.
होय आणि आम्ही तिथं गुजरातमध्ये हा पण बघितला गिरनार पर्वत चढलो. दहा हजार पायऱ्या. त्यापैकी पाच हजार पायऱ्यांना रोपवेची सुविधा हाय परत वरच्या पाच हजार पायऱ्या ज्या आहेत त्या परत आणि चालत चढाव्या लागतात उतरायला चालत चढायला लागतात. रोपवेची सुविधा फक्त पाच हजार पार्या पायऱ्यापर्यंतच हाय.
हा हा किती वेळ लागला म एवढा मोठ ठ एवढं पायऱ्या वगरे चढायला.
होय होय होय फार त्रास होतोय.
हा हा.
चढताना. अ कसं करतात लोक मग निम्यापर्यंत म्हणजे पाच हजार रोपवेन जायचं. आणि परत तिथनं वरती पाच हजार चढायच्या तिथं खरं दर्शन घेतलं तिथं हेचं दर्शन आहे ब आपले शंकर महाराजांचं हे पण हाय तिथं गोरक्षण नाथाची एक अ हे हाय मंदिर आहे तिथं आणि परत वरती अगदी दहव्या दहा हजार पायऱ्यांच्या वरती त मग अ अ गुरुदेव दत्त त्यांच हे हाय आणि तिथं गुरुदेव दत्तांचं काही काळ वास्तव्य होत असं ऐकण्यात हाय. त्यामुळे ते मंदिर पण छान आहे आणि अगदी चढ आहे. हो चढ म्हणजे चढायला फार त्रास होतोय एवढ हाय. आणि अगदी कमी हयाच्यात हाय. खरं वरती अगदी दहा हजार पायऱ्या म्हणजे आपण किती जवळजवळ किती वरती जातो माहितीेय काय अगदी आपण स्वर्गातन चालल्यासारखं सगळीकडनं असं निरभ्र आ
नंतर न त्याच्यावरच आपण उंची अस हे करू शकतोय.
होय सगळीकडनं असं नुसत ढग ढग असं जवळ आल्यासारखं दिसत्यात सगळे होय.
हा हा
खाली असं हे बिल्डिंग ते न अगदी नगण्य दिसतच नाय एवढ्या वरती
होय एवढ उंच असल्यामुंळ
होय होय.
हा हा ठीक ये करते आणि परत कॉल तुम्हाना हा ठीक
तिकीटला नंबर